हॅलो, हॅलो. हा ताई, आवाज येतोय माझा?
हो, येतोय ना. येतो ना. हो, येतोय.
काय, चाललंय तुमचं? काय म्हणताय? छान आहे. मस्त चाललंय. मुलगा आला शाळेतून. आणि तक्रार करायल हा, तक्रार करायला लागला आमची. ट्रीप जाणार आहे. पि आमची सहल जाणार आहे. ॲमे, कुठे? वॉटर पार्कला जाणारय. अम्युजमेंट पार्क ला जाणारय. म्हणजे, मी म्हंटल तिकडे जाऊन, जीवाची किती हे ना. म्हणजे, ते घरी येईपर्यंत आपल्याला, धकधुक धगधुक. कसल्या - कसल्या त्या, तिथल्या सफरी असतात. बरोबरय की नाही. पाण्याच्या वगैरे. आणि आपलं म्हणावं तसं, ते लक्ष थोडी. एकच शि शिक्षिका कसं लक्ष देणारय ना? सगळ्या मुलांकडे. आपल्या, आपण जेव्हा लहान होतो. तेव्हा कशा? कुठे - कुठे जात जायच्या सहली. ऐतिहासिक स्थळं, हॅलो. ऐतिहासिक स् स्थळं असायचे. किल्ले असायचे. त्याच्यातून आप आपल्याला, इतिहास कळायचा. आता हे, अ वॉटर पार्क आणि याला जाऊन, यांना काय कळणारय, मुलांना. आणि आवाढव्य त्याचे पैसे. तीन हजार काय, साडे तीन हजार काय? बरोबरय की, नाही. आणि कसंय, मित्र जाणार म्हटल्यावर. आपली पण मुलं हट्टीपणा करतात ना. माझे सगळे मित त्र चाललेत. तू पण आपल्याला हे कर. आपण किती बघतो आताच. काल. किती, त्याच्यावर अपघात होतायत? त्या त्याची पाण्याची स्वच्छता आहे का? त्यात क्लोरीनचं प्रमाण कितीय? काय? आपण, थोडी सगळं बघायला जाणारय.
नाहीच, नाहीच. आणि जंतूशिवाय आणि प्रते करता, स्वच्छ करतात ते. पण त्याच्यामध्ये जंतूये. सगळये. कोण, कशा प्रका रे आणि आ पाणी कोणतं वापरतात? कस वापरतात? त्याच्यावर पण खूप प आहे. आणि तुम्ही सांगा. पहिलं म्हणजे मा मुलांना, आपल्या टाइमिंगला. खाणं- पिणं व्यवस्थित होतं. गावरान खान होतं, गावरान ज्वारीची भाकरपट्याची ची बाजरी गावरान भेटायची एवढं पण नव्हतं पण ठीक होतं जस आपल्या आईवडिलांच्या काळामध्ये जास्तच गावरान होत पण आपल्या काळामध्ये आपण फिट होतो शाळेच्या टायमिंगला जान-येन रा अ खान आणि आरोग्य पण पहिले आता मुलं कुठे गेले की लगेच सर्दी, खोकला, ताप सुरू झाला त्याला
हम्म-हम्म, रोग प्रतिकारक शक्ती त्यांच्यात राहिलेली नाहीये. जे खाणं मिळतंय ते खत-खत रासायनानी टाकलेल्या फळभाज्या म्हणा किंवा तुम्ही बाकी फळं म्हणा सगळ्यामध्ये रासायनिक पदार्थांचा खूप प्रमानात वापर होतो कोबी, फ्लावर म्हन म्हटलं तरी तसंच आहे बरोबर आहे कनी.
हो, स-प्रत्येक वस्तूमध्ये तुम्ही वांगी, बटाटे, कांदा प्रत्येक भाजीमध्ये केमिकल आहे.
त्या पाण्यामध्ये फिल्टर बसवलेत की नाही ते पण माहिती नाहीत ना आपल्याला आपण समजा त्यांना अ-ह्याला पाठवत असलो सु ट्टीमध्ये उन्हाळ्याच्या पोहण्याच्या जर शिकवणी लावली आपण तर आपण तिथली चौकशी तरी करू शकतो तुमच्या पाण्यात क्लोरीन टाकलेला आहे का? त्याला काही अपाय होऊ शकतो का कारण लहान मुलांना सवय असते. पाणी बघितलं की शू करून टाकतात ते ते जेव्हा पोहायला जातात तेव्हा नाकातोंडात पाणी जात ते एकमेकाचे एकमेकांना रोग येऊ शकतात बरोबर कनी.
हो-हो-हो-हो-हो, होते-होते ना असं,
करोना जेव्हापासून करोना झाला आहे, तेव्हापासून तर धडकीच भरली आहे, त्या सर्दी आणि याची अगोदर सर्दीच काही वाटायचं नाही सुतक सोयरं हा आणि आता करोना जेव्हापासून येऊन गेला ना सर्दी झाली की सगळ्यांना धडकी भरतीय असं आहे.
हो-हो-हो, नाही म्हणजे पहिल्यासारखं
अजिबात ना
मुलं आहेत ऐकत नाही खुप पहिल्यासारख आरोग्य माजर लेकरांच आरोग्य फिट नाहीये त्यांच खान नाहीये, त्यांना लागती मॅगी लाग ती पोहे लागतात थोडस म्हणजे फिट खाणं नाहीये आपण कसं पराठे बनवतो, ह-बटाट्याचे पराठे कोबीचे पराठे, मेथीचे पराठे पालक पराठा आपण जिरे, मोहरी टाकून तिखट पराठा बनवतो असे पराठे खात नाहीत मुलं ते किती पण पण
शाळांमधूनच त्यांना असं अं हे सक्ती केली पाहिजे. की तुम्ही डब्यामध्ये पोळी भाजी व्यतिरिक्त काहीच आणलं नाही गेलं पाहिजे. म्हणजे एक वेळ तरी मुलं ते खाऊ शकतात बरोबर आहे कनी.
हो-हो,
कसं एकाने आणलं एकाने आणलं की लगेच दुसऱ्याला पण तेच लागतं आणि जे दुसऱ्याच्या डब्यात आहे आता आपण लहान होतो तेव्हा आपण पण त्यातूनच गेलोय म्हणा आपल्यां डब्यांत कोबीची भाजी असली आणि दुसऱ्यांनी मेथी आणली असली तरं आपल्यांला ईच्छा होतेचं तसंच त्यांचं आपणं त्यांच्यातून गेलेल्या हां असतं कारणं दुसऱ्यांचा डब्बा डब्बा आपल्यांला खूंप छान वाटत
खूंप हो हो खूंप खूंप छान वाटतो बरोबर अगदीं
कारणं आपणं त्यांच्या वयांत वयाचे होऊन त्यांचा विचार केला पाहिजे लहान मुलं बरोबर लहांन होऊनचं विचार करायंला पाहिजे असं त्यांचं विचारांत पडले मी आंता कायं करावं कायं नाहीं वडील देतां सोपूंन आईला विचार आईने तुलां परवानगी दिली तरं तु जां म्हणजे हे हात वरं करायंला मोकळे बरोबर कां नाहीं
हो हो हो हो नाहीं कायं आहे त्यांची पणं ईच्छा आपल्यांला त्यांच्या ईच्छा पणं आपलं कर्तव्य आहे ते करणं आणि त्यांच्यामुळे ते नाहीं पणं कसं माहितीय कां मुलांना आणि हो हो बोलां नां
शाळेनी पणं हां विचार करायंला पाहिजे की आपणं मुलांना शैक्षणिक सहलीला नेतो आहे बरोबर कि नाहीं शैक्षणिक सहल कसं कुंठली पाहिजे शेतांमध्ये घेऊन जां त्यांना त्यांनां लांवा तोडणी कां लांवा मांर कुंडयला लांवा जवारी कुंडयला लांवा त्यांनाण कळूं द्यां नां शेतकरी कंष्ट करतो शेती कशी होते हां दुसरी गोष्ट त्यांना
जमीन दाखवां शेती दाखवां पाणी असं भरतांत ते दाखवां वेगवेगळी पिकं दाखवां त्यांच्यामध्ये गोहू ज्वारी बाजरी कशांला म्हनतांत कडधान्यांची माहिती करूंन द्यां कडधांन्य कायं कायं आहे कडधान्यांची
आपणं एवढे आपणं एवढे हां आपणं एवढे भाग्यंवान ते की आपल्यां ह्यांला राजांचं आपल्यां राज्यांला राजांची एवढी ऐतिहासिक भूमी आहे शिवरायांची ते ऐतिहासिक किल्ले दाखवां शनिवारवाडा आहे लाल लाल महांल आहे बरोबर की नाहीं पुरंदर आहे सिंहगड आहे कढूं दे्यां त्यांना जिणे त्यांना पणं कळूं द्यां शिवाजी महाराजांनी कायं त्यांवेेळेस शौर्य गाजवलं ते बरोबर आहे की नाहीं
लेण्यां आहेतं वेरुळा जिंटा आहे भरंपूर आहे असं पाहण्यांसारख किती सगळं ठिकाणं भरंपूर आहे सिद्धेश्वरवाडी आहे गणेश गणेश कि गं आहे पाहण्यांसारखे ऐतिहासिक कितीतरी आपल्यां महाराष्ट्राचं एवढां मोठां आहे महारांष्ट्र मं कि इतिहास इतिहासांत पणं हे नाहीये एवढं म्हणजे पाहण्यांसारखं आहे इतिहास वाचलां तरं अ आंजख आयुष्य निघूनं जाई एवढां मोठां इतिहास आहे महाराष्ट्राचां
आणि आंता कसं आहे सगळं प्लास्टिकच्या बॅगेतून घरांत येतं त्यांना माहितच नाहीं कसं पिकतं फळं कुठलं खोडं कुठलं तुम्हीं त्यांना दाखवां दाखवां बटाटे जमिनीच्यां खाली येतांत शेंगदाणे जमिनीच्यां खाली येतांत बरोबर की नाहीं काकडी ही वेल वेल भाजी आहे यांच्यातून त्यांना माहिती तरं कळेल नां यां सगळ्यां गोष्टीची की भाज्या कश्या उगवतांत आणि मंग घरी येऊंन आपणंही त्यांना हे ज्ञान देऊ शकतो अरे तूं जरी कुंडीत बी लावली भोपळ्याची लांव कारल्यांची लांव त्यांचा वेल येईल त्यांनां पणं आनंद आहे तुम्ही प्रँक्टिकल किती दाखव- ण्यापेक्षा घरातूनच तुम्ही हे ज्ञान दिलं, तर ते पाठांतरापेक्षा- हे मुलांच्या जास्त लक्षात राहत, बरोबर आहे की नाही?
हो, हो, हो, हो आणि शाळात काय झाली माहिती का? ती- इंग्लिश मिडियमच फॅड झालय सगळीकड, मराठी माध्यमातून- आज इंग्लिश शिकवलं जात, पण इंग्लिश मिडियम झाल ना की इंग्लिश - मिडीयमच काय त्यांना तास असत की त्यांना पैसे काढायचे असतात फक्त. विद्यार्थ्यांकडून. कुठेतरी न्याय- च, आणायच, त्यांच्याकडून पैशे, त्यांना कोणता तरी कार्यक्रम दाखवला की विद्यार्थ्याकडून पैशे. तसं मराठी मीडियमला काय करतात, त्यांना शिक्षण महत्वाचं असतं मराठी मडियमला.
पण यात ताई पालकांची पण चूक आहे ना, तुम्ही तुमच्या मुलाला जस- संस्कारक्षम म्हनवायच असेल तर, तुम्ही मराठी माध्यमांच्या शाळेत घाला. इव्हन तुम्ही क- रेशनच्या सरकारी शाळेत घातलं ना, त्यासारख्या मुलांसारखं शिक्षण कुठे नाहीये. म्हणजे इंग्लिश शाळेतली मुल- जेवढी इंग्लिश बोलवू शकत नाही, तेवढी ती मुलं इंग्लिश बोलतात. एवढा आहे.
आणि तुम्ही सांगा, मराठी मिडियमचीच मुलं यु पी एस सी, एम पी एस सी हे करू शक- तात.
हो.
डॉक्टरकिला पण फर्स्ट येतात, हा नीट परीक्षा पण चांगली देता- त, ते- आज जी इंग्लिश मिडियमला शिकून त्यांना दीडशे मार्क पडत नाहीत, नेटच्या परीक्षेमध्ये- ते मराठी मिडियमची मुलं मराठी माध्यमातून शिक- हो, नेटच्या परीक्षेमध्ये पाचशे आणि- साडेपाचशे मार्क पाडून फ्रि मधे- आ.... डॉक्टरकिला लागतात.
आणि ते पण सरकारी शाळेत शिकून, खाजगी शाळेत नाही. सरकारी शाळेत शिकून असं एक-
शाळेत शिकून, तुम्ही सांगा सगळ सगळं- मोठा अधिकारी आय ए एस, पी एस आय- आय पी ए सगळे हे जे एम- पी ए सी आणि यू पी ए सी दिले, हे मराठी माध्यमातली आहेत.
हो.
सग सगळंच जास्त-
पण ताई याच्यामध्ये सर्वात मोठा हात पालकांचा पण आहे ना, तुम्हाला जर संस्कार घडवायचे अस- तीला तर मी शाळेत असताना सोमवारी- शंकराची आरती म्हटली जायची, मंगळवारी गण- पतीची जायची, शनिवार असला की मारुत- तिच स्तोत्र असायचं, भीमरूपी महारुद्र तुम्हाला पण आठवत असेल तर. पण आजकाल तसं शाळेत- काही नाहीये, तुम्ही ती शाळा निवडत नाहीये, तर तुमच्या मुलांवर- मराठी संस्कार होणार कसे? बरोबर आहे की नाही, तुम्ही इंग्रजी माध्यम- हा, तुम्हाला वाटत, तुम्हाला कसं वाटत- ते माहितीय का की मी मला नाही शिक्षण घेता आलं इंग्रजी माध्यमातून, म्हणून मी माझ्या मुलाला इंग्रजी माध्यमात घालतो, पण घरात तुम्ही मराठी बोलताय आणि त्या मुलाच्या डोक्यात काय गोंधळ चाललाय ह्याच्याकडे तर कोणाचच लक्ष नाहीेये.
तसं नाही त्याला फक्त इंग्लिश मडियमच्या शाळेत टाकायचं हेच चालतय सगळीकडे.
पालकांच पण या दृष्टीकोनातून हे झालं पाहिजे, बरोबर की नही? छान वाटलं तुमच्याशी बोलून, हो हो धन्यवाद धन्यवाद. हां.